हॅलो
काय चाललंय
म वग चहागे नत आ होन का हो टायमिंगच आमच आता सव्वा ते साडेतीन वाजायला आलो मग आता साध्या पाऊन चार वाजता तर दुधाला गेले की मग पाच वाजता दूध काढून यायला शेण घाण दूध गाय घेतल्या त्या त्यात े जमा भी यळतोय आणि जरी घराात जरी असलो करी आमही अडीचला पहिल्याच्या असते आमचा होय
भरे भरे मग च सोबत काय लागतंय का नुसतं चहा
सकाळचंच घे काहीतरी खाललं तर आता काही नाही सकाळचच होच सगळ्यांना मुलं काय आता शाळेला जातात मुलांना दूध देतोयत अडीच तीन वाजताात त्याता काही पाच वाजता येतात त्यांना आल्या दूध देतोय मग मग आम्ही हाई वें चार देतोय
हा हा
तुम्ही जेवलाचला हा हा तपासण्यात आहे काय तुम्ही तिकडं हा हा
सकाळी खाय तर खाल्लो खाल्लो नाय तर नाय एक अर्धी चपाती खातोय. नाय तसच जातय मग आल्यावर तिथं जेवायचं बारा वाज आणि मग मी आता बघू काहीतरी भूक लागल म्हणून वाढलं काहीतरी. शेव भडंग असल काहीतरी तरी खायचं मग.
आमची पण आजी आलेली चार पाच दिवस राहिलेली गेली. ते मघाशी गमना आवो ती गेली होय. गेल्यावेळी खप नाय होई आणि ती कस दोन वेळा मग म्हणजे मा गेल्या वर्षी पण भरपूर जास्त झालेल गॅरं त्यात न वाचलेली आणि आता आता पण तसच म्हणून तिला य म्हटलेल. दिवस झाले येतो येतो म्हणत ती आता आली परवा.
हम्म, हम्म.
च्या आधी म्हटलं या आणि राहा मग आण ते माझ्या थोरल्या मुलग्या दुकान आहे तरी एवढंच राहिलं तरी कुठच राही एका वस्तीचे कुठच राहत नाही क आ? ! ! ! !???? जे ते ते पाच साहा सात दिवस
राहिले
राहिले हा दुकान नाय ओ किरणा मालाच मग तिथं असते नाय ती मग ते म्हणतत दिस बंद असले की असंढ जास्त कस्टमर जातात?????????
होय होय मग ते कस पुढं गेलं की मग त्यांच्यातन सवय होते
सवय हा मग ते तस हे
हम काय काय हाय दुकानात
दुकानात तिथं एवढं काही नाही आपलं लहान मुलांच खायला साबण बिस्किट-अ????????? अं एक डाळी थोड्या थोड्या असत्यात साखर येशेल काय तिला ते गॅर हे करता येत नाही वजन माप एवढं????? त म्हणून घेतली नाय पी-का हे बाकीच हाय
हम्म हम्म
हम छोटंस हाय घरातल्या घरात तेवढं ती बघते हो तेवढं हालचाल हथ ना माग शेतात जायच होती आ???????? आता काय होत नाही शेतातलं त्याच्यामध्ये ते करत्या अ? !?????? काम करणाऱ्या माणसाला कसं बसून चालत नाय नाय हम होय आधी तिच्या म्हशी जनावर पण होती दोन तीन
हा हा म्हणजे आधी काम केलेले आहेत आधी?? !? ! ! !
होय होय
हम्म
हम्म आणि काय मग
उन एक कसलं पडलंय
आमच्याकड त्रजले वेटऊन पडले???????
इिकडे पण जसं झालं बा बस वाटण झालं????????
होय होय होय हा हा मला वाटलं काय एखाद्या झोप लावल्या का काय.
नाही आत्ताच आलो कोमलताईचा कॉल आलाता त्यांच एक दोन कॉल झाल.
हा.
म्हटलं मग फोन करून विचारल झालं का तुमचं मग झालं झालं म्हणलं तुम्हाला फोन . फोन केला तेव्हा चालू होत.
चालू होता काय हा हा.
त्यांचे दोन कॉल.
हा, हा.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
त्यांना मी केलेलंच नाही काय झालं सांगू मी त्या दिवशी की नाही मला म्हण मी तुम्हालला पास करतो तुम्ही मला पास करा आणि मी म पास केलो आणि पुन्हा नंत तर आला जर घरात मिस्टर दे ना आले तर मला उचलताच ये ना त्याच्यामुळे त्यांचा कॉल रिसिव केला नाही त्यांना रागाला अस लाव
हा हा काय मात काय बोललं नाहीत मला काही ते नाही काय प्रत्य तेग जग
होय त्याच्यामुळे ते माझ्या कामाच या इथं तीन वाजता साडजला गेले पाच शेतात दूध काढून द्यायला पाच वाजता तथून इकडं तिककडे काहीत रा काम त्यात जर संध्याकाळी माहिती भरायला लागत त्या त्याने त्यात कामावरून त्याच्यामुळेच करायला माझ त राहि आणिशे लिमिट सारखं सगळ्या कॉलला सगाय लाग त्याच्यामुळे राहिलं आतापर्यंत बघा ते झाहाला असत होय त्यातनच तुमच्याकडे पण ऊन कडक पडले आहे
अवलय पडले शाळेत बसू वाट ना पोरांना असं बघा घामान पूर्ण पोर ब असं ह झालतीय
काय कररायच सांगा
काय काय सुूचना आता पण घरात जरा बसलो अजून मी साडी ते फक्त हाततााुचले बघा इवन साडी
ते येलो कलरमध्येध्ये असते लाईटी कलरमध्येध्ये असते ना साडी का काळा बॉर्डर अस साडलेल तशीच साडे ना तुमची
हा आम्हाला आता पिवळी पूर्ण पिवळी आल्या आणि त्या चॉकलेटी बॉर्डर आहे मागच्या वर्षी आल्या आणि आता आल्या ती काळी बॉर्डर आणि असं हा लाईट कलरमध्ये म्हणताय ना तस आले आता हा तसे आल्या सकाळीच म्हणला आता अ सकाळीच म्हणला आतील तसं आलीलं हे करायचय म्हणून म्हणजे आमची मशीन आहे ना पिको करायला जात नाही घरातच एक टीप माराचं आणि ठेवायची
मगमहीण काय करतोय एख साडी पिको फल साठ रुपये घेतेत आम्ही फल बारा किंवा पंधरा रुपये पहि फॉल ऑन घरातच त्याला कुठं कोण बघत बसले एवढं फट्टीप मारले काय ते पिको करत बसलंय ते होय का नाही
मी काही हॉल नाही लावत मी शक्यतो साड्यांना कुठे थोडा दिवस हा घरात सहसा नाही लाव
नाही बाई आम्ही पण नाही कशा आला ते
आणि कारण जे फॉल लावलं असते ना ते फल नंतर साडीला नाही जाण काही तर राडते लाग तर जाते त्या फॉलला असं चिटकून बसाग ते तर जात नाही ह आणि आता पावसाळ्यात तर बघा कि साड्या कश्या होत
रेग्युलरला तुम्ही साडीच युज करताय का
म शाळेपुरत साडी घरी आल्यावर गाऊन घालतोय तेच मला उकडाय लागले म्हणून फक्त हातपाय ऊन पाणी तेवढं पिलो बसल होतं बोलत
हम्म हा हा ड्रेस घालत नाही का
घलतोय गी बाहेर जाताना ते घरी काही कुठे जायच नसते हम् घरी नाहीच कुठं तर अचानक कुठं जायच झालं तर ते न घलतो ड्रेस मग
हा हा हा हा
हंग कान का
काय नाही बघा जेवण काय काय केलं तर साज
ह जेवण आहे ते काळ मुलगा असते माहिित आहे का हम्म हलगव काळा असते माहिितय काळं बी असतात श्रा श्रावण ना त्याच्यात बघा
रावून घेवढा मद्दत वटत त्याला
अ तो घेवडा हा हा शिजवून करतात काळ बी असत
हा ते त्याला श्रावण घेवढा म्हणत आमच्याकडून म्हणजे माहेरकडनं.
हा हा मग आम श्रावण त आमच्या इकडे कसं घेवडा प्रॉपर घेवडा वेगळा आणि हा हुल्गा वेगळा याची कसं आता जेव्हा पीक हज निघते ना तेव्हा हे वाळवून ठेवतात आता त्यातलं बी काढून वाळवून ठेवतात जस आपण मूग तेन ठेवते ना तसं आणि नंतर ते भाजून त्याची डाळ करतेत हेजी. आणिंत डाळ शिजवून तेज फक्त लसूण जिर मोहरी कडी घातला ना.
पातळ आमची
हा पातळ आमटी नाही पातळ तर आमटी उसळ पण चालत्या खरं उसळपेक्षा तिची आमटी छान लागते. त्यास गरम गरम भातात तूप सोडून ते छान लागते आओ.
हा होय का?
मग मग मी पण खात नव्हतो डिलेवर्ही जरा ते आमची अजे सासू बाजार करत होती. त्यानी वारलीत त्यानी करत होतीत नाय बाजार म तवा सारखं आमच्या घरात माळव विक, कायला घेतल की सारखं माळव आणि ती वाटाणा शे वटाण्याच्या शेंगा आणि हि असं डोळ्यासमोर जात नव्हतं बघा हुल्गा आणि ते हुल्गा शिजय घातलं ना ती माझ्या वास नाकात मला ते वास आला की मला सचमळून यायची उलटीच यायची, राहिलं होतं. तेव्हा मग तेव्हापासून खात नव्हतो आता एक दोन महिने झालं खायला लागलो. ती आमटी त्याची. आज तेच केलत मग मग डब्याला ते लोणचं जरा. मग सुकं केलं काही नेत नाही सगळं डबल्स होत म्हणून एकच पातळ तेवढं नेहतोई. हम सुक काय केलं नव्हतं पातळ एकच आमटी खेलती लोणचं दही ताक असतई ना.
ल्यामुळे काही लागत नाही वय. हा
संध्याकाळचं एखादं सुख झा दिवसा पातळ लागतेय संध्याकाळी जरा सुख असलं तरी लते मग. नही ताक दूध आणि असते हा चालतंय.
हा हा आम आमच्यात नाही आहो सकाळी सुकी भाजी वेगळी पण पातळ आमट करायलाच लागत सकाळी आणि संध्याकाळी पण करायलाच लागतीय असं एकाद वेळेस कधी त्या संग खहीत नाहीत.
हा
कारण त्यात कसा दूध पित्यात पण नंतर पित्या तो भाता सांग ना असं खात नाहीत.
हम् हम आमच्यात नाही भाता खात ताकभात खातात.
हा हा आमची पण आता आजी आलेली का नाय. तिला दही दुध असले की काय नाही आमटी नको काय नको. त्याच्या संघाचं कळवून खातिया दुसरं असं नॉनव्हेज काय खात नाही ती अहो.
कालवणतेनपेक्षा ह द दूध येत चांगला हाय.
चांगलं वय होयच क वय.
मग कालवण कधीच आमच्याचा हों आतापर्यंत कधीच नाही की एकच कालवन केले अस. त केले हे अजिबात नाही खात्यात असल तस सगळीच आम्ही.
दूध दही मध्ये कॅल्शियम, प्रोटीन्
सगळं असते. हा त्याक आमच्या तेी सकाळ सकाळी अंघोळ केल्या गेल्या देवपूजे करून पहिला ताक करून ठेवतात लोणीत काढून कारण सकाळ सकाळ लोणी येताय ना हलवून काढतात मग ते ताक झालं की नंतर त्यांनी चपातीला तीन बसतात मग नंतर मी उठून आंघोळ करून घर लोटून. म डाळतेन काहीतरी शिजाय घालायचं काय बघायचं माळव कालवन करायचं. आणि परत धुनं निर्म्यात घालायचं मुलगा उठतोय धुनं धुन टाकायचं. आणि धून धुतलं की मग परग्याला जरा जेवण घालायचं. नाही खाला कि मग तची आंघोळ इकडं तिकड चालू होतेय. मग आज त्याच्या अंघोळ कुठं?
तिकडच कि काम.
शाळेला होय आता साडेनऊ वाजता चालू.
हा हा.
हम् पाहुणे साडेपाच पाहूणे सहाला उठतोय मग आवडतंय सगळं. धुन, भांडी सगळं. करून आज हा. हम्म हम् हम् हम्
तुझ्या दोन मिनिट कट होतोय.